हा, काय गं काय करते? हॅलो!
झोप गेली नाही, तो काय करू.
आमच्याक-आमच्याकडे आमच्याकडे बी लाईट गेलीये बाई. तुमच्या कडे बी गेलीय आमच्या कडे बी लाईट गेलीय का?
असलं. आ
काय केरब हम्म, बोल काय ते?
बाहेरच्या जरा आवाज येत नाही मला.
मी बाहेरच बरेली. हा येतो का आवाज?
ह ह ह हा, बोल आता.
हा, झालं जेवण?
जेवण बिवण काहीच नाही अजून आता डबा आलेलायं आहे, आता खाऊ म्हटलं तर तेवढ्यात लाईट गेली. ना नुसता कंटाळा आला. आज जवळ वगैरे हा.
हा हा.
ह.
अहवाल लिहून राहिलेस?
अहवाल लिहून झाले अजून बघ तर चेक झालं, अहवाल लिहिले गेले सगळं काम झालं. आ.
रेकॉर्ड शांत बस ना.. तो म्हणतोय मी बाहेर जातो... तर मण ठम
नाही तर लाईट नाही लाईट पण नाही नाही लाईट.. म्हणून तर जीव घाबरून राहिलेला इथं...
हम दीदी...
हम्म ते आहे ना...
हम काय जीव घाबरायला तिथ....
हा पण तरी पण आता गरम होऊन राहिल जुन्याभरचं...
हम् हम्...
तेच नाळ बाहेर बसायचं का? हा मग काय झालं थोडस अस... गरम नाही होणार ग हवा लागल थोडी... लाईट आल्यावरती पण कात लुंजेन म्हणून सांगते थोडा उ अस... हॅलो...
हम्म...
हम्म हा...
परवाकम सभा....
हा... साक्षी दरवाजा नाही उघडत आहे ग! दरवाजा नाही उघडत आहे...
हो...
ओ गॉड
एवढे काय आहय?
अगं बाई ती कडी तुटून गेली ना..
तेवढं...
पागलच ये तू निसती हायपर होते हायपर होते पागल
माझ्याकडे दहा मिनटं बोलून घे ना व्यवस्थ... कोण राहिली तिथं...
अ गरम किती होतय मध्ये...
हा कुठे बीघोशिल ना....
तू जास्त हायपर होते मी नाही होत मी नाही होत जास्त तू होते...
किती बी पुढे संकटला ना मी हायपर नाही तु लगे हायपर... होतात...
तो दूनियभरची होते अन् मला सांगते... शानपना नको करूस...
दादा का
आं...
आवारलं गेलं...
काय आवरल गेलं...
काय का आगतवते लखपती दिदीच्या पंधरा महिना राहिल्या म्हणे... तेवढ्या करून घे ग बाई ते काय करणार सरांचा फोन आला होता...
हम्म...
म्हणे ताई तेवढे ते पंधरा महिला राहिल्या आकांक्षा का कोण होत्या फोन उचत नाही तुला आलेला आहे का सरांचा फोन...
मला नाही आलेला आहे खैरनार सरांचा फोन... खैरनार सरांनी.. बच्छाव सरांचाच फोन येतो मला आणि खैरनार सरांचा तुला ये बच्छाव सरांनीच सांगितलं असेल त्या पंधरा महिला कंप्लीट करायला त्याच्यामुळे तो आता माझ्या मागं लागून जाशील ती..
मग आ तेवढ्या करून घे ना मग.
मला माहिती ही गोष्ट.
तू ये ना ताऊ तुला खोठं वाटतय ना तुला खोठं वाटतंय ना तू क्लस्टरला मेसेज बघ खैरनार सरांनी मेसेज टाकलेला आहे. आणि फोन बी सगळ्यांना केलेले आहेत.
हा खैरनार सरांनी मेसेज टाकलाय मी बघितलंय खैरनार सरांनी मेसेज टाकलाय बघि
मग तू अशी कस सांगतीये मग सरांनी केलाय तुला फोन तू उचललेला नाहीये.
मला फोनच आलेला नाहीये.
मम्मी सरांनी मा बच्चाव सरांनी माझा नंबर दिला सरांना. सरांनी मला केला.
म्हटलं सर ती लग्नाच्या ठीक
हा.
हम्म हम् हम्. मग.
आवाज नाही येते तुझा व्यवस्थित मला.
तुझा क्लिअर आवाज येतो तू रेंज मध्ये राहा. मेसेज बी नाही.
मी रेंज मध्येच आहे. तुझा आहे ना. टिंगिंग, टिंगिंग, टिंगिंग, टिंगिंग करून आवाज येऊन राहिले एका जागेवरती बसून राय ना.
एकाच जागेवरती नघत अहो मी. एकाच जागेवरती बसलेली हे आणि एकाच जागेवरून बोलते भी.
या मयाचा मोबाईल चालू आहे.
मी मयूरच फोन चालू आहे. ना त्याचा आवाज येत असल तो. टिंगिंग टिंगिंग. हा फोन रेकॉड होतो का ग?
हा.
ते म्हणते ते भी बोलून राहिले असं फोन रेकॉड होतो का असं विचारत्यात.
हा फोन रेकॉर्ड
हम्म. काय चाललं मग.
काही नाही बसली आहे.
अगं तेच मग म्हटलं लग्नाचं कसं काय करायचं.
उद्या जाते मस्तपैकी नाशिकला ती मॅडम जर लवकर आली तर अहवाल वगैरे लिहिले जातील. अहवाल लिहिले गेले का मग नाशिकला जाऊन येईल मस्तपैकी साडी नाही तर ड्रेस काहीतरी बघ ते छानपैकी आणि टाकते घेऊन माझ्यासाठी.
हम् हम्.
हम्.
हा मग उद्याच जाऊ नये त्या दिवशी घाई घाई होऊन जाईल. त्याच्यामुळे उद्याच जाऊन ये जाऊ का आता. त्याच्यामुळ थांबवते. म आता नाही करणार का तू फोन?
मी करेल तू रिसिव करून घेतोस ना?
ते रिसिव करता येत नाही ग लवकर.
त्याने शिकवलं नाही का तुला रिसिव
काही नाही त्यानेच करून घेतलं काणी बाणी सुरच्या
सोपं राहत ना ग मम्मे हो हिरव्या बटन वरती दाबायचं.
हू हा. आसं वाटतं चक्रम पोरगं आहे ह्या थांबायच काम नाही त्याच अजिबात घरात थांबत नाही.
रेड नाही तर ब्लॅक कलरच आत्ता ऑपरेशन झालेलं आहे ना ग जरा थांबायचं
थांबायचं नाव घेत नाही बाई थांबायचं नाव घेत नाही ग बाई. सक आता पण केव्हाचा फिरायला गेलेला होता त आता जेवायला चार वेळा फोन केले तेव्हा तो जेवायला आला. जेवण झालं आणि आता लगेच म्हणे मी मला आता बाहेर जायच तस तस तरफडतो बाहेर जायला मशली क पाणी बिना मचली तशी गंमत हे त्याची आज
त्याच्या मित्रांच्या आठवणी येत आशिल त्याला.
अजिबात म्हणजे घरात थांब न नको म्हणतो तो हा लाईट बंद कर डोळ्यावर ये माझ्या दूध नको ये आता आपल्याला शंभर त घेतलेलं हे एका दिवसात सपवलं का तू? उद्या देवून जायचं मना. मंग दही हे आपल दूध गं. दूध तसं मित्र येतोय ना आता?
हा, हा, हा.
शेताकडन मग आता
हा त मग म्हणे दही आहेस दूध आहे का म्हणे म दूध घेतोय का म्हणे आता मी परवाच्या दिवशी शंभरच घेतलं आलं का लगेच थोडी संपून जाईल ते आपण चार दिवस वापरतो.
बरोबर आहे.
म म्हटलं आज नकोय म्हटलं उद्या दे जो म्हटलं.
बेकार कसं तरी गरम होऊन राहील बाई.
मग म मला जोप येते मला लवकर फिरून देतला दोनदा दा
फिरून ना मग फिरायच काय संबंध झोपून घे ना मग झोप येते त.
जा व्हय तसा दसा तरपडतो तो बाहेर जायला. टाईमपासचं करु राहिली की मोबाईल दे. दीडशाना कुठलं नुकतं बाहेर जायचं पाहिजेल त्याला.
नाही नाही झोपून घे म ना
झोपून गेला म तुला काही कोणी बाहेर फिरल्या वाचून काय तुला पगार भेटतोय का बाहेर फिरायचा?
तेच सांगते ना म रोज ते झोपून घ्यायचं ना आता जा ऑपरेशन झाल मगं कस राहायला पाहिजे?
पाह्य जेवण करून जोपल्यामुळे त्याला अपेंडीचा त्रास झालेला आहे.
शिकव ना बाहेरून कडी लावून घे मी उघडायला येणार नाही.
थांब गं आजून एक कॉल करते कॉल करते आजून एक.
ठेव, ठेव, ठेव मया का मला फोन उचलून दे.